अगं मावल्या लो काय धिस कॉल इज कम्प्लीटेड फॉर धिस टास्क म्हटलं आणि कट झाला आणि झिरो से ड आला आणि आता परत लावलो मी.
होय.
हा.
तू कटच का केलीस.
अगं दहा मिनिटं झालं.
कसली बाद आहेस म मी कट करणार होतो नव्ह.
अगं दु कोन पण केले तर काय होतय.
कसली बाद हायीस म दोन मिनटांना काय वालत दोन सेकंदाना क्वेश्चन आली नाहीत बघ.
अगं येतच नाहीत ग बाई क्वेश्चन, बंद झाल्यात. तुझ्या एकटीचाच प्रॉब्लेम नाही आहे तो काय.
एवडी काय गडबड होती.
तुझ ऐकायचं नव्हतं.
एवढं मी अन चांगली. माझ अठ्ठावीस कॉल पैकी सव्वीस होत आता सत्तावीस कंपलिट झाल्यात अठ्ठावीसच कस कॉल आल्यात काय माहित.
मला एकोणतीसच आलाय.
हा.
एकोणतीसच आल्यात मला.
मला अठावीस आल्यात.
मग आता, ब्लाऊज घालून बघायला पाहिजे ना.
दोन मिनटं थांब, होय घालून बघ, दोन मिनटं थांब.
हा.
हॅलो. हॅलो. हॅलो माईक चेक माईक चेक माईक चेक हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो. ब्लाऊज घालून बघ, ड्रेस फिटिंग करून आणलीस काय?
नाही आता मावशीकडेच देणर.
मावशीकडे मशीन हाय व्हय.
हो हाय ते छो
मोनू दीदी पुण्याला चालल्या कायमची.
काय लग्न केली का काय?
चल्या.
कायमची म्हणजे?
आता बरं झालं कोणतरी हाय तिथं. म्हणजे आपण एक दिवस तिच्याकड जाऊ शकतोय.
मागच्या वेळी पण असंच म्हणलेलीस.
मग काय झालं?
तोपर्यंत ते घरला आली. अहं अहं
गप्प बस ग.
अग खरंच की. तू काय करायलास म्हणलं मदी जाऊन? आणि जाळ कशाच लावतीस मण?
ते सोलांच्या
शेंड्याचा. नारळाच्या शेंड्याच की. अ म मग कुठं लावतीस तू जावून मोगळात. हम्म. हा हा. कशान लावतीस?
साडीच्या पिनन.
हम्म. लगेच जाळतंय म ते? हं हं ह.
पित्त हुतंय ग आणि जेवायचं आता
धुरूपाने
डोळ्यात जातोय?
जळत जळत जातय.
असं अचानक हळू बोललीस की मला तू काहीतर वेगळं काम करत असते. काय करायल्यास?
कानाला मोबाईल बसलोय.
म आसं हळू का झालीस अचानक?
कंटाळ आलाय.
हा.
कंटाळ आलाय.
अचान अं माझ्यासोबत आला.
कुणी दिसालत ग मित्र तेन?
डोळे झाकल्यावर?
हम्म.
हॅलो. हॅलो.
थाम एक मिनिट.
किती आहे बघ जरा? हॅलो.
पप्पांबरोबर काय काय बोललीस?
थांब जरा हॅलो
हा
बोल
हा काय नाही काय बोलू माझं एक जरा सापडना ग
मी मम्मीची एक पांढरी पण घेतलोय केरळची
आणि ती घे ती इथं नेसल्यालीस बघ काळं पट्टीचं ब्लाऊज आणि अं येल्लो साडी
कवा ग
रक्षाबंधनला
ह्या ती कश्याला शी ते काळ्या पट्टीचं ब्लाउज नव्हतं ते माझ्या टॉप हुता.
अय्योव वा
माझं एक कापड सापडना झालंय आता तु ओळख कुठला असं
ते काळीचं
हम्म चार हुतेत एक घातलेय एक धुवायलाय एक आं चौतं कुठं गेलं? काय बोलली सांग की हा
आं
काय बोललीस सांग की?
मी काहीच बोललो नाही अजून
बोलल्यास की दुपारी पप्पांसोबत
काही नाही काळजी करू नको आपण बोल्लो.
ते तुम्हाला सांगायची गरज हाय ते त्यांनी तुम्हाला सांग सांगत असतील ते काळजी करू नका म्हणु
नाही आम्ही तर म सांगणार
का? अगं येडे अंजू सापडलं. आठव जरा जे हरवल्यालं ते सापडलं, कुठं असल सांग? आठव जरा तूच ठेवलेलीस.
परफेक्ट बसला आणि कापड लय भारी आहे त्याचं काय माहिती?
कॉटन
स्पायडरमॅन आहे ते कोई किडा नाही आहे स्पायडरमॅन म्हणतात त्याला.
बॅगी हाय म्हणून सांग की
बॅगी बॅगी बॅगी स्टाईल हाय पुण्याची हम्म बॅगी पॅंट मॅडम ही बॅगी पॅट हे हम्म शोभना पर त्याच्यावर पॅन्ट त्याच्यावर निळी वळे जीन्स पाहिजे
नाही. त्याच्यावर बॅगी पॅन्ट पण स्ट्रेट फिट घेतली तर चालत झुडिओ मधन घेऊन म्हण
काळी पॅन्ट हाय गं शिवराजची.
नाही नाही काळ्यावर काळी नाही नीळ्यावर ती फेंट क फेंट ब्ल्यू
फेंट ब्ल्यु परफेक्ट बसलाय बाई त्याला मला एक दे र
आणि तु घालून बघितलिस काय तो
तू घालून बघितलीस काय ग त्यो आंजु
कसला बाद हाइस रे मंम्मी आग बघितलिस काय दोनशेच घेतलाय ते घे कि त्यात बशी मम्मी मी जातो गं